हॅलो.
हा, आवाज येतोय का?
हा.. हा, येतोय. ते पहिले दोन सेकंद आवाजच येत नाही ना?
हा, ते कनेक्ट व्हायला थोडासा वेळं जातंय.
हो. हा, बोल ना.
झालं का जेवण?
हो, झालं जेवण झालं लवकर आज. घरून फोन आला होता, त्यातच वेळ गेला.
मी तेच म्हणलंय, तू कुठे गेली? आत्ता तर होती.
हं, नाही. ते कसं घर ना, एक असं एक जण नाही ना बोलायला. एकदम सगळे जॉईंट फॅमिलीने, सगळेच बोलायलात. थोडा-थोडा वेळ तर, सगळ्यात एक-दीडतास निघून जातो त्यांचाच.
तुमच्या तिकडं जॉईंट फॅमिली आहे का? म्हणजे तुझ्या मम्मीच्या घरी.
हो तिकडं आम्ही एक मला बारा बहिणी आहेत तशा, सहा भाऊ, चार काका, काकू. आज्जी आजोबा सगळ्यांबरं बोलायला लागतं थोडं -थोडं.
बापरे! खूपच मोठ तेच कि घरातले सगळे भरपूर आहे फॅमिली. चांगलं की मग मस्तच, शेती वगैरे आहे का?
कमी जण वाटतायत, फॅमिलीत.
शेती वगैरे आहे का म्हटलं तिकडं?
नाही, शेती नाही शेती शक्यतो तिकडं कोण करतच नाही.
हं, आमच्या इकड पण शेती कुणाचीच नाही.
हा, बिझनेस हाय वीट भट्टी आहे आमची. ह, म्हणजे सगळ वेगवेगळ्या फिल्डमध्ये कोणी इंजिनियर वगैरे असं.
हा, हा.
काका इंजिनियर आहेत, पप्पा भट्टीचे बघतेयत.
एक कण, कोणतर सपोर्टला पाहिजेच की. कायतरी चाललं असेल तर, हम्म. तसे घरातल्या फॅमिली तसे सपोर्टिव्ह असायला पण, नशीब लागत. सगळी एकत्र राहून.
तेच चालवते. बारक्या पोरी ही बोलायला लागल्यावर ऐकत नाहीत.
ह्म्म्म, चालू झालं की झालंच चालू ते एकदा.
हा. फिरून -फिरून तेच विचारणार पण तेच, तेच, तेच, तेच बोलणार.
पण प्रत्येकाला सांगावं लागेल ना, म आता हेनी विचारलं नंतर दुसरे विचारणार, परत तिसरे विचारणार.
हो तेच होते. एवढं असं पण नाही, की अ, महिन्यातन, आठवड्यातन रोज असतो फोन रोज. पण तेच, तेच जस त्यांना पण असं वाटतं जरा बोलावं हे.
मग तू कधी जाणार आहे माहेरी?
मी आता बघू म्हणते, तर डिलिव्हरी झाल्यावरच. पण कस हाय इथ रस्त्याच काम चालू झालय ना, इथून ते आमच्या तिकड पग बारामतीपर्यंत.
हो.
त्यामुळ जरा ट्रॅव्हल पण करायला नाही सांगितलं.
नाही काळजी घे थोडी, आता जाऊ दे नाहीतर गणपती वगैरे होऊन जाऊ देत म, जा म्हण नंतर.
तेच ना.
सगळीकडच रस्त्याची कामं चालू आहेत, म्हणजे आमच्या इथ पण आता रस्त्याचं काम चालू हेय. दोन- तीन रस्ते आता बंदच आहेत.
हा एकदम सगळंच उकरलय आणि आता ते लवकर पण होणं शक्य नाही.
आमच्या इथ तर एवढा मोठा प्राब्ल ब्लेम झालाय ना, आमच्या इथे स्वतःच्या घराच्या इथे पण प्रॉब्लेम चालूय. रस्त्याचच आणि आता अजून थोडं ज्या मेन रोडने आम्ही जातो बाहेरच्या साईडला तिथे पण मेन उकरून ठेवलंय सगळीकडून. आणि तो बंदच केलाय आणि दुस दुसरीकडून जाव तर, त्या दुसरीकडच्या रोडला पण थोडं पुढच्या साईडला तिथं पण उकरून ठेवलंय. म्हणजे अशी चार- पाच रस्ते बदलूनच जायचे नुसतं.
तेच जणंत बरोबर पावसाळ्याच काढलय.
हा मग काहीतरी, हेनी उन्हाळ्यात करायला पाहिजे होता लवकर वाळला पण असता रस्ता.
हा तेच कि असं थांबत- थांबत. किती दिवस करणार आता काम काही माहीत नाही
आणि काय करायले आहेत मेन म्हणजे रात्री करत नाहीयेत रात्री स्टॉप ठेवतायत आणि दिवसा कामं करत त्यात मग दिवसा कसं लोकांना जायचं असते ऑफिसला वगैरे प्रत्येकाला दहा मिनिटाच्या रोडला तर अर्धा एक एक तच लागाय लागल्या फिरून फिरून जायला
हां टू व्हीलरवाले पण कशे निघून जातात म्हणजे त्यांना पण होतोच तेवढा त्रास पण फोर व्हीलर एकदम अशे फास्ट घेऊन चालत नाही ना तिथून
फास्ट पण घेऊन चालत नाही आणि मेन म्हणजे समोर कधी रस्ता बंद होईल सांगता येत नाही
सांगता येत नाही
परत ते वळवून आना तेवढं लांब जाऊन
काय अवघडए
सगळंच अवघड झालं आता आणि खरं पावसाळ्यात काढलं चुकीचं काढलंय
तस काम उन्हाळ्यातच स सुरू केलंय पण आता आमचं चालू केलंय त्यांनी म्हणजे उ उकरले तेव्हाच उन्हाळ्यातच पण बऱ्यापैकी व्हायला पाहिजे होतं तर काहीच नाही आजताशी चालू केलेय
आमच्या इथे पण आता चालू म्हणजे डायरेक्ट चालूच करून उकरूनच ठेवले डायरेक्ट आधी चालूच केलय आता आणि मेन म्हणजे काय ते डांबरी रस्ता काढून परत सिमेंटचा करतायत काय माहिती का असं करतात
हो सगळीकडे तसंच चाललंय आता
पण उलटते सिमेंटच्या रोडने तर धूळ खूप उडतीए
हा
डांबरी रस्त्याची एवढी धूळ उडत नाही जेवढी आता ते सिमेंटची उडतेय त्यामुळे नको पण वाटयते बाहेर जायला आता
हम्म
पण काम तर असतातच ना जाऊ लागतच बाहेर काय ना काही ते करायला
ते तर आहे घरात बसून पण चालत नाही
हो ना
तुमचं आवडलं काम
हा आवरून झालंय कामा सगळी तेचं जता कॉलज चालयच सगळ्यांच्या आता एकांचा कॉल येऊन गेला त्यांच्या मुलाचा एक फिसा सांगाे तीन वर्षाचा मुलग आहे ना त्यांना म्हणजे आ आताची पिढी किती हुशार आहे सगळ्या गोष्टी त्यांना आताच कळतात लवकर ते सांगत होते त्या त्या समोर एक हळदीचा कार्यक्रम झाला होता वाटते रात्री मग तिथं डेकोरेशन केलेले होती गुलाबाची फुलं वगैरे असे जे मागच्या साईड ला होते ना ते तसेच राहिले होते आणि ते लग्नासाठी गेले होते दुसऱ्या गावी मग च्या भाचीच वाढदिवस होता त्या दिवशी मग ह्यांचा मुलगा काय केलय कधी वरती चढून ते गुलाबाची फुलं काढून आणलेय काय माहिती आणि सगळ्यांना दिला आणि एक स्वतःच्या हातच ठेवलाय एवढं रिक्षातून जाईपर्यंत घरापर्यंत म्हणजे काहीतरी डाक किलोमीटर आहे तरी अंतर त्यांच्या घराून म्हने त्यांचं घर तर दहा किलोमीटर तो झोपला थोडासा गाडीतच पण हातलं फुल कुठं गेलं नंतर हनी ते पिशवीत ठेवलं होतं तर हात फुल कुठे गेलं म्हणून सगळीकडे शोधत होता नंतर पिशवितंन काढून दिल्यावर तेनी डायरेक्ट जाऊन भाचीला वाढदिवस आहे म्हणून तिच्या हातात देण्यासाठी ते तस धरून ठेवलं होतं म्हणे बा
खूप फास्ट आहे जनरेशन आजकालची.
ह्यांना पण नाही माहिती होतं ह्यांना काय वाटलं ह्याला आवडलं असेल म्हणून ह्यांनी ठेवलं असेल हा तात. आता मुलांना काय आवडू शकतं सांगू शकत नाही. पण ह्यांनी असं डोक्यात ठेवलं की तिचा वाढदिवस आहे, तिला द्यायचंय म्हणून त्यांनी ते काढून आणलं म्हणे चढून.
हा हा.
म्हंटले आता
जनरेशन आजकालची लय अशी फास्टय.
खूप फास्ट आहे, हो. आणि त्यांच्यासारखं फास्ट पण आता आपल्याला पण व्हावं लागतं प्रत्येक गोष्टीत पटकन आणि त्यांचे प्रश्न अन् विचारण्याची ती क्षमता ती तर इतकी वाढली की बस. हे काय ते का हे असंच का ते तसंच का?
मग, काही गोष्टी लहनांकडनं शिकाय लागतात.
मग कायतर. आपल्याला अजून तेवढ्या गोष्टी त्यांच्या वयात असताना कळत नव्हत्या ते आता त्यांना लगेच
त्यांना कळतं.
आणि जे कलरच म्हणजे अट्रॅक्शन चालू आहे त्यांच कलर बाबतीत म्हणा किंवा काहीतरी असं नवीन दिसलं कि ते पाहिजे, हे आता जास् त हट्ट वाढत चालाय. आपल्या वेळेस एवढ्या गोष्टी नव्हत्या, आपण काय मातीत खेळायला जा कुठं तर मैदानात खेळायला जा. कोणतरी खेळायला बोलवलं की तिकडे पळ.
तसलं नाही आजकाल जन तसलं काही माहीतच नसेल आत्ताच्या जनरेशनला.
आताच्या जनरेशनला नुसतं मोबाईल बघत बसा. टी व्ही बघत बसा, घरातले तेवढंच काहीतरी खेळणी आणले की तेवढेच खेळा झालं.
हम्म, असे ग्राउंड गेम काही माहितच नसतील ना
नाही आपल्यासारखे तर नसतीलच माहिती आता त्यांना काही.
म्हणजे आपल्या वेळेस कसं आपण लपाछपी खेळत होतो परत ते काय बाटली फेकायची आणि सगळेजण लपायचं.
हा.
परत बॅडमिंटन खेळ कुठं लिगोरीज खेळ आपले आपले खेळ चालू असायचे आणि तेव्हा कसे लोकांना तेवढा वेळ पण होता.
असं पण नाही की शाळेत होतो लहान होतो तोपर्यंतच खेळत होतो. कॉलेजला जात होतो आम्ही तर अजूनपर्यंत खेळतच होतो.
आम्ही पण कॉलेजला जाईपर्यंत खेळत होतो नंतर जसं थोडस मोठा अजून झाला जबाबदारी वाढली सगळे गेम गेले सगळ गेलं.
काय पहिल्यासारखं असं काही राहिलंच नाही ना सण ना खेळ आता एवढा असं उत्साह तेवढा दिसत नाही.
म्हणजे आपल्याला लहानपणी कसं दिवाळी वगैरे आली तर आपल्याला आधी वर्षभरापासूनच तयारी चालू असायची आपली कि यावेेळेस दिवाळी येणारे लवकर येणारे आपण सारखी वाट बघत बसत होतो, दिवाळी कुठल्या महिन्यात
हा म्हणजे आधी जी एक्साइटमेंट होती ती आत्ता वाटतच नाही. ना आपल्याला ना आताच्या जनरेशनला.
प्रत्येक जनरेशनचं काही ना काहीतरी वेगवेगळं चालूच हाय. आपल्या वेळेची दिवाळी कशी होती.
आ दिवाळीच्या आदली रात्र अशी पटकन जाईल कधी जायला असं होत होत आता काय काही खास नाही वाटत.
मग काही तर तेच म्हणते मी आपलं कसं आपल्या वेळेस खरच छान होतं असं मला वाटतंय. म्हणजे आमच्या इथ तर आम्ही कॉम्पिटिशन लावत होतो की सकाळी कोण लवकर उठवतय आणि कोण फटाके वाजवतय जे फटाके लवकर सकाळी उठून वाजवेल तो जिंकला.
हो भारी दिवस होते ते. किल्ले आता तर काही दिसतच नाही जास्त कुणी बांधलेले.
एक एक जण तर तीन चार वाजता उठून वाजवत होते सकाळ सकाळी आम्हाला जिंकायचंय. परत ते जे नवीन कपडे घालण्याची जी उत्सुकता होती ते आताच्या मुलांना काहीच नाही.
काही नाही.
आधी आपण कसं आपल्याला सणालाच कपडे घेतले जायचे किंवा कधी असं शाळेचा युनिफॉर्म म्हणा ह्याच गोष्टी आत नॉर्मल झालंय रोज काहीतरी बाजारात गेलं कुठ तरी काहीतरी छान वाटलं उचलून आणलं मुलांना दिलं झालं. त्यामुळे त्यांच्यात असं काही राहिलच नाही दररोज उठून नवीन कपडे घालतात ते.
तेच.
तेच विचाराव म्हंटलं तुझं काय चालू हे?
काय नाय रोजचच बोर झाले असे लाईफ आता.
थोडे दिवस अजून.
हा ते पण हय.
चालेल मग चल. कर तू पण नंतर
हो हो चालतय करते मी लगेच हो.